हो, आवाज येतोय, आता?
हा, येतोय ना, आवाज. हां, ते काय तर नेटवर्क प्रॉब्लेम, असल.
हो, ते कालपासून, खूपच इशू चालू झाल्यात, नेटवर्कच.
हां, ते कॉल केलंकेलं की टच होतय, असं.
हां, माझे काल, हे पण झालं, फेल पण गेले कॉल, माझे काल.
होय का?
हो, म-म्हजे, चार वे -चार वेळा झालं, मला असं.
किती कॉल झाले, तुमचे?
माझ आणि आपण असं नही, दुसरं हे
हा हा हा.
हां. हम्म, बाकी काय चालू?
बाकी काय नही, चाललंय आपलं निवांत, जेवन-जेवण थोडा आता, आराम करत होते, दुपारचा.
अच्छा, हं.
आत्ताचं जेवलो आम्ही आज वेळ झाला थोडा.
हो मला पण रोज एकला असतं, पण आज मला पण लेट झालं खूपचं.
हा हा हा.
हम्म रोज टाइम टू टाइम जेवतो आम्ही का सोड कॉलेजमध्ये.
ह हा हा हा लेक्चर देताय काय कॉलेजमध्ये?
हो मी ह लेक्चरशिफ्टलाय मी.
हा हा हा.
हो मी डिग्रीच्या थर्ड इयर मुलांना शिकवते.
इंजिनियरिंग?
इंजिनियरिंग मुलं हो.
हा हा हा.
हम्म. आज होता सुट्टी होती आज आम्हाला रामनवमीची.
हा हा.
तर हम्म सुट्ट्या आज, आज सगळ्यांना सुट्टेच आहेत.
हो आणि बाहेर ऊन पण खूपचंय.
खूप ऊन हाय आव बाहेर जातश जाता पण येत नाही.
हा तेच ना.
हम्म हम्म हम्म, मला पण जायचं होतं शॉपिंगला पण काय सुट्टीच हेच नाही कि उना मूळ जाऊच वा
उन्हामुळं नको वाटतंय बाहेर गेलं की परत कंटाळ येतंय घरी येऊन. परत काम वगैरे करा त्याच्यापेक्षा न गेलेलंच बरं वाटतंय.
मग काय तर सगळे दिवस सारखेचं वाटाय लागलेत आता.
हा तर काय उन्हाळ्यामुळे नको नको झालंय त्यात त्या गॅसचा प्रॉब्लेम एक. चालुचंय.
हो तिकडे भेटते का तुमच्याकडे गॅस वगैरे आमच्या इकडे तर आहे गॅस अव्हेलेबल.
चालू आहे घरगुती ते महिन्याला एकचं भेटतंय ना. पंचवीस दिवसातून हा. तर हॉटेलवाला तेन बंद आहे सध्या आमची मेसय अ तर आमचं कमर्शियल गॅस आहे तिकडं तर
अच्छा अन् ते त्याला जास्त लागते ना गॅस?
हो आणि मग त्यामुळं आता आमची मेस पण बंद आहे तर घरी आराम करायचं चाललंय सध्या. आता बघू कधी चालू होईल तेव्हा करायचं.
आमचे पण स्टुडंट आहेत ना, तर बिचारे एकचं टाईम मेसवाले त्यांना भात देतात फक्त. संध्याकाळी फक्त त्यांना भात आणि दिवसा तरी जेवणचं नाही ते लेकरांना बिचऱ्यांना. मग ते काय आता गावी गेलेत पोरं येत नाही ते काही कॉलेज वरून माघार
आता ते अ म्हणजे ज्यांना मिळतचं नसेल ते गेले अस ते काय करणार आता उपाशी थोडीचं राहणारे आहे किती दिवस? आणि देऊन दुसरे कोण देणारेत? किती दिवस?
कोण देणार? आणि हॉटेलमध्ये तर किती दिवस ते खाणार बिचारे? पैसा पण तेवढंच लागत की?
पैसे पण आता रेट पण वाढवलेत ना त्यांनी गॅस पण महाग झाला ना त्यामुळं. सगळं रेट वाढवलेत.
जेवणाचे पण क्वालिटीचे रेट वाढवले त्यांनी.
आणि क्वांटिटी पण कमी केली असणार?
हो कमीच करणार, एकेक चपातीवरच आता देणाराय, दोन पळी भाताऐवजी एक पळी भात आता
आता काय मग कसं, ते आता इतर रायचं म्हंटलं तर खाणपिण तर पाहिजे ना.
हा त्यामुळे आम्ही कॉलेजवाल्यांनी एवढं स्ट्रिक नाही पकडलं त्यांना, ठीक आहे बाबा प्रॉब्लेम आहे. फक्त एक्झामला
तर प्रॉब्लेमच झाला तर, आता घरी असलं तर कसं पण आपण ऍडजस्ट करतोय घरातली
ह जे जवळचे आहे ना हं जवळचे आहे ते येतात तेवढे कॉलेजला बाकीचे नाहीत येत हम्म
तर तो मेजरच प्रॉब्लेम आहे ना, आपण तर समजूनच घेतला पाहिजे. काय करणार सगळ चाललय हे पोटासाठी
काय करणार हो ना ते पण आहेच. बस.
सरकारनं काहीतरी केलं पाहिजे
नाही म्हणतात ते स्टॉक आहे अवेलेबल तुम्ही नका टेन्शन घेऊ.
तर त मग भेटत का नाही लोकांना, सगळ्या मेस, हॉटेल्स बंद पडलेत. मग एवढं सगळं तुमच्याकडं आहे तर मग कस काय बंद पडू शकतय?
काय एकवीस दिवसाची काहीतरी मर्यादित दिली वाटतं, म्हणजे एक एकवी दिवसा काहीतरी भेटणार असं काहीतरी आहे वाटतं, आता माझं होतं ना तो माझा इंडियन वाला आहे तर मला लगेच भेटला आम्ही आज बुक केलं की, दोन दिवसांना आम्हाला लगेच भेटला.
पण तुमचा एक महिना होउन गेला असेल ना पहिला गॅस.
हा माझा एक गॅस तीन महिने जातो मला कंपल्सरी.
हा मग म्हणून तुम्हाला पटकन भेटलं तर ते पहिला कसं होत होता एका महिन्यामध्ये दोन गॅस बुक केले, तरी भेटत होते ना असं काही बंधन नव्हतं की पंचवीस दिवसच व्हायला पाहिजेत, एकवीस दिवसच व्हायला पाहिजेत तर आता त्यांनी ते लागू केलेय की, तुम्हाला पंचवीस दिवस झाल्यानंतर दुसरा गॅस
अच्छा म्हणजे त्याच्यामुळे ते मिळणं झालंय असं लोकांना, ह तरी मी विचार करते हा तरी मला वाटलं आमचं कस लगे भेटला?
नाही नाही तु म माझा पण घरचा मला लगेच भेटला. बुक केल्यानंतर एक पाच- सहा दिवसांनी भेटला, कारण माझा आधीचा दीड महिना झाला होता ना गॅस.
हो हो हो ह
मग ते ल पंचवीस दिवसाच्या वर व्हावं लागतय, तर मग ते भेटतय नाहीतर मग आपण बुकिंग केल्यानं तर जे आपली बुकिंगची तारीख आहे त्यानंतर भेटणार आपल्याला पंचवीस दिवस झाल्यावर.
ओके हा हा हा हा. हम्म हम्म
त्यामुळं सगळीकडेच प्रब्लेम चाल्यात हॉटेलमध्ये, आता मुलं तर काय राहू शकणार नाहीत जेवणाशिवाय त्यांना गावी, गावी गेल्याशिवाय पर्यायच नाही आहे.
पर्यायच नाही त्यांना, हो ना ते ते त्यांना बघूनच वाईट वाटायला लागले होतं आम्हाला कि बाबा हे कसं काल लेट झालं म्हणून मी रागवलं त्यांना, की बाबा का लेट झालंय कॉलेजमध्येध्ये याला? मग त्यानी ते सांगितलं, मग तेव्हा कुठं तर वाईट वाटलं की हेच नाही का एवढे छोटे छोटे आहेत आधीच ते लांब राहत, एवढे लांब मग त्यानी सांगितले की आमही चार पाच किलोमीटर लांब गेलो होतो तेव्हा आम्हाला जेवन भेटलं. मग तर ठीक आहे चला या म्हणलं.
काय करणार प्रॉब्लेम पण सरकारला असं बाहेर राहणाऱ्या मुलं म्हणजे आता कामासाठी आलेले असतात. काय असतात म्हणजे घरच्यां घरी म्हणजे घरचे नाही त्यांच्यासोबत त्यांचा प्रॉब्लेमच आहे ना मग तो हम्म रूम वगैरे मध्ये बी राहणार त्यांचा प्रॉब्लेमच काय? आता गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटच्या हॉस्टल वगैर असतात पण त्यांना तिथे जेवण वगैरे सगळं दिलं जातय.
सगळं दिलं पण काय क्वालिटी नसते व उगंच आपलं द्यायचं म्हणून देतात. माझ्या बहिणीचा मुलगा आहे ना तर हम्म तेवढं हा तेवढं मिळते.
हा!
तेवढं भेटून जाते. पण ते मेसवाल्यांचा ते बिझनेसच झाला की ओ त्यांचा पण त्याच्यावरच पोट चालतय.
त्याच्यावरच चालते म्हणून त्यांनी पण रेट वाढवले त्यांना पण परवडायला पाहिजे.
परवडाय पाहिजे. हो सगळ्या बाजूस
आता ते म्हणजे आपलं रेशनिंगचं पण सगळंच रेट वाढलेत ते वरूनच. प्रत्येक कडधान्या माग वीस रुपये तेलामागे वीस रुपये असे वाढलेलेच आहेत रेट त्यामुळे त्यांना पण परवडायला पाहिजे ना ते
हो आता आम्ही जे तेल खातोय ना दोनशे चौदा रुपयाला पिशवी केली तेलाची.
हा जेमिनी! हा तेझ वाढलंयच ना प्रत्येक तेलाच्या माग वीस पंचवीस रुपये म्हणजे कडधान्य असुदे काय असुदे वाढले शेंगदाणे तर किती महाग
तु लई महाग झालीस खाऊ की नाही खाऊ.
आता काय करू पोटासाठी तर खावं लागतेस.
काय जेवढं कमविल तेवढं किराणालाच संपते.
हा! तंव्हा सरकारन तर याच्यावर काहीतर करायला पाहिजे मा असच चालू राहलं तर म मा कशी बघायची काम करायची काही पोटाला खायचं की काय करायच. काहीतरी करायला पाहिजे त्यांनी नाहीतर लॉकडाऊन वगैरे पडणार आहे असं पण म्हणतायत.
लॉकडाऊन म्हणजे ते म्हणले की जर परिस्थिती आली आपल्या तशी तर मग आपण लॉकडाऊन करूया असं म्हणले.
हा पण लॉकडाऊन जरी झालं तर शहरातली लोक काय खाणार?
काय खाणार आमच्यासारखं तरी आमच जॉबच जात्यात आमच्या तर मग. हं हं!
तर गावी असणारे चूल वगैरे बनवून खाऊ शकतात.
खाऊ शकतात गावाकडे काहीच प्रॉब्लेम येत नाही.
हा शहरातल्या लोकांच तर अवघड झालं.
लय अवघडं काय मग नंतर लोक सगळे गावे जातात जसं लास्ट टाईम लॉकडाऊनला गेले होते.
म्हणजे इथले प्रॉपर असतात त्यांना गाव वगैरे नसतें हेच गाव आहे. एकेकांचे पुणेच अ हा! हो भरपूर आहे हा!
बाकीच्या आहेत ते सगळे लई लई लांब लांबच्या आलेले असतात.
आम्ही पण काय गावाकडनंच येऊन राहिलेलो आहे आपण काय झालं तर जाऊ शकतोय.
जायच लागते हो दुसरं काय ऑप्शन नाही जाऊन शेती करत बसायचं मग. आमच्यात पण तसच आहे सगळं आम्ही पण आलेलोच आहे इकडं. जायचं मग गावी लॉकडाऊन पडले की. नाही शक्यतो पडणार नाही लॉकडाऊन एवढं काही.
बरं होईल कारण का माहती आहे मागच्या लॉकडाऊनमध्ये पण लोकांच भर पुर नुकसान झालेल एकेकांचे नोक करी जॉब्स गेलेले आहेत प्रत्येकाला आर्थिक म्हणजे आर्थि आर्थिक कंडिशन ला सगळ्यांना सामोरं जावं लागलं तेव्हा. पुन्हा जर वेळ आली तर माणसं परत उभी राहणार नाहीत. परिस्थितीतून एवढ सगळं सहन करायचं म्हणजे चलन तर चालायला पाहिजे, काम काम केलं तर पैसे भेटायला पाहिजेत, तर पोटाला खाणार. लॉकडाऊन म्हटलं तर काम बंद जे आय टी मध्ये वगैरे आहेत त्यांना वर्क फ्रॉम वगैरे भेटेल पणजे रोजंदारीेवर असे रोज कामाला जाणार आहेत
त्यांचं अवघड आहे अवघड होत तंय मग काही गावी जाऊन कुठलं तरी काम करायला लागतंय तिथं पण मिळणं मुश्किल आहे गावी.
होय आता गावाकडे कुठली कामं शेतातली ती पण सिझनेबल कामं असतात. सिजननुसार काम असतात आणि आता ते लोकं काय करायल्यात आता ते आता पैसे वगैरे नसल्या म्हंटल्यावर ते आप पल्या आपणच करायला बघतात.
आपला आपणच करतात नाईट ला होतो लॉकडाऊन मध्ये होत ना लोकं चिं चा माहित असेल चिंचा फोडायची लोकं घरात बसून कामच देत नव्हते शेतकरी.
होय मग काय करणार.
मग शेत
त्यांना पण शेतकऱ्यांचं कसं तेच पीक जाणार वर्षांन तेंव्हा त्याला ते पैसे येणार मग ते तरी देणार कुठलं? ते लोकांना कामगारांना आता कामाला गेलं तर पैसे तर द्यायला पाहिजे ना.
द्यायलाच पाहिजे हो ना तेच झालंय.
लई बेकार झालं होत तेव्हा लॉकडाऊन मध्ये म्हणून आता त्या बात म्या मोबाईल उघडला की पहिल्या बातम्या त्याच असतात गॅसच मिळणार नाही लॉकडऊन होणार आहे हे होणार आहे ते होणार आहे माणसं टेन्शन मध्येच आहेत सगळे आमच्या गावाकड तर पेट्रोल मिळायचं बंद झालंय.
अरे बापरे! हम्म हम्म हम्म.
कराल्यात लॉकडाऊन होणार आहे तुम्ही गावी या.
होय. चालतंय चालतंय हो चालतंय. चालेल ठेऊ का हो बाय बाय हो हो हो.